हां बोल.
हॅलो.
हां बोला ना मॅडम.
हॅलो.
ऐकायला येतं आहे का हॅलो. ऐकायला येत नाही हा हा बोला ना.
हा हा काय तुम्ही म्हणजे काय जॉब करताय काय तुम्ही.
हो मी टीचिंग फील्डमध्येध्ये आहे टीचर म्हणून.
तुमचा आवाज नाही बारीक आहे.
हॅलो हां अहो टीचर म्हणून आहे.
होय कुठं असं म्हणजे कुठं असतंय कुठल्या गावाला.
मी इकडे पुण्यामध्ये राहते तुम्ही.
आम्ही इकडं कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना रेंदाळ म्हणून गाव हा.
अच्छा मला वाटलंच ते भाषेवरून. कारण की आतापर्यंत बऱ्याच कोल्हापूरच्या लोकांना फोन केला इचलकरंजी. राधानगरी ती कची लोक होती.
कोल्हापूर हे चालय आता माझे पण दोन तीन झाले की नाही ते सोलापूर कोल्हापूर. पूर इचलगंजी हे चालेत.
ओके.
हाय हे जात हाय हाय भरपूर आहेत.
हो आणि ते तुमची लँग्वेज लगेच कळते विचार. कि नाही की नाही असं वापरतात तुम्ही.
होय हय.
म्हणजे भाषेमध्ये त्या गोष्टी येतात बघ आ. आता आपण भाषा हा टॉपिक निवडला याच्यावरच जास्त बोलूया भाषेमध्ये तुमच्या. कोल्हापूरच्या भाषेत की नाही की नाही हा शब्द रिपीट होतोय ना त्याच्यावरून मी शलं की तुम्ही कोल्हापूरच्या आहात.
हो तेच आणि आता पण
ताईननी पणण मागे एकदा कॉल झालेला इचलकरन जिच्या होत्या त्या त्यांनी त्यांनी पण ओळखलं म्हण तुम्ही पुण्याच्या क म्हटलं हो तुम्ही कसं ओळखलं तर म्हणय की भाष माझे जाऊ पण पुण्यात राहते तर तिची भाषा ब्यापै स वा म आणि म्हणूने ण्याटचछ बेच ज लवकर ळतात ना पुण्याची भाषा किं मुंबई कळची भाषा आणि तुमच्या साईडची खूप िफरंट पळते
खूप डिफरेंट आहे त्याच्यातून खूप फरक आहे आणि लगेच ओळखतय नाही कोण कुठलं बोलतय ते सोलापूरची भाषा वेगळी है ते नागपूरचे पण एक होते त्यांची पण अशी भाषा वेगळीच होती जरा बोलण्यात
हो आणि हाय हाय हा शब्द वापरतात बघा तुम्ही ना
होय. सगळ्यांच्या अशा वेगवेगळ्याच आहे भाषा आणि. आ हे हे असल्यामुळे सगळ्यांची असं ओळख व्हाय लागली ना भाषांची पण आता हे
हो तेच सांगते मग भाषा ओळख ना आता बऱ्यापैकी जमाला लागलं सोलापूर साईडची लोकं कसं बोलतात कोल्हापूर साईडचे लोकं कसं बोलतात म्हणजे एक भाषे वेगवेगळे शब्द आहेत त्यांचे स्पेसिफिक असे ते बरोबर ते त्या गावाचे वेगवेगळे शब्द समजतात आपल्याला
समजतात होय मग तमही इंग्िश मिडडीयमध्येच आहे का
हो मी इंग्लिश मिीडियम मध्येच आहे म्हणजे सेमीची आहे आमचे स्कूल
हा हा कुठं म्हणजे अस किती वला
मी सध्या माझ्या काही सातवीचा क्लास आहे सहावी सातवी दोन क्लास आहेत हो माझा विषय तसा इंग्लिशच आहे पण आता सेमी स्कूल म आप म्हणजे सगळ्या विषय शिकवावे लागतात आप
शिकवावे लागतात होय
प्रायमरी बेसिसला क्लास टीचर असतो आपण मदर टीचर म्हणून मग ते ऑलमोस्ट आपल्या सगळे विषय घ्यावेच लागतात काही शाळांमध्ये अस की ॲज अ सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकतात
हा हा हां मग दोन वाजेपर्यंत असतंय काय ते
नाही तस दोन वाजता मी घरी येते स्कूल दूर आहे ना सात आठ किलोमीटर मग मी यायला जायला अर्धा अर्धा तास लागते हो
हा
शळ तशी मॉर्निंगची हिमाच पुण्यामध्ये मी इकडे अ सिहगड साईड ला राहते धायरी मध्ये
हा आमचे अस आहेत नाही बहीण वगैरे असं ती पिंपरीचे त्यां वर्डेतला आहेत ना ते
ओके नाही मी पुणे मनपामध्ये राहते हो हो ते कुठे राहतात त्यांचं एरिया कोणता आहे
ते पिंपरी चिंचवडमध्येध्ये राहते म्हटले पण असं एरिया ते एवढं माहत नाही मग तेवढंच म्हटलेेत नाही ते पिंपरी चिंचवड मध्ये राह ते म्हणून
हा पुण्यामध्ये दोन नगरपालिका आहेत एक पिंपरी चिंचवड आणि एक पुणे आमचा एरिया पुण्यात येतो आणि पिंपरी चिंचवडचा एरिया पिंपरी चिंचवड त्या साईडचा पूर्ण एरिया येतो
हा हा तिथं तिकडडे पाऊस वगैरे काय आहे नसेल आता
आता सध्या आहे नरम स्टार्टिंग ला जेव्हा तीन चार दिवस पडला ना इतका बेकार पडला सगळी दड न हंड्रेड पर्सेंट भरून गेली
पूर्ण पूर्ण भरलेलं आणि आता पूर्णच बंद झालंय पावसकडे तर पूर्ण हे नदी ते पूर्ण अस खुल्ल झाल ते बघा आता पुूर्ण कडकन नऊन पडलाय आता
हो हो आमच्या इकडे पण ऊन आहे हो हो हो नाही आमच्या इकडे थंडावा आहे इकडे थंडावा असतो ऊन वगैरे नसतं जास्त पण ऊन पडलं ना असं कोवडं कोवडं असं गरम गरम असतं जास्त हे नाही
हा हा हा नाहीसतय काय हा हा त्याच्यामध्ये हथ उन्हाळा असल्यासारखं वा झालंय ब काही पूर्ण
हो
ऊन पाऊस पडला पडला आणि आता आणि एकदमच ऊन चालू झाले हो इकडं असतंय भरपूर ऊन
हो आणि तुमची तिकडची शेती सगळी पावसाच्या पाण्यावरच असते ना वाटतं
होय होय तेच की आता आणि आता ह्याच्यात पाऊस पाहिजे न
हो मग ते सगळा पाऊस पडला की मग शेतीची पीक चांगली पिकणार
हा ते पीिक आलं तर आता पुढं हे होणार नाही त्यामुळे आता बाजार पण किती महाग झालाय
हो बापरे पन्नास साठ रुपये पाऊ अर्ध्या अशा भाज्या आहेत
झालंय भाजी वगैरे पण ते किती झाले आता तीस तीस रुपयाला मेथीची पेंडी ते वगैरे असं झाले
हो खूप महाग आहे इकडे तर बापरे चचाळीस रुपये पाव पं्नास रुपये पाव वसई सळो
तिकडे पण भर
म पाव मध्ये एखा जणाची भाजी मोठ्या मुश्किल होते
ह
छोटी फॅमिली म्हणली तरी अर्धा किलो भाजी लागते ते कोरडी करायची म्हणजे डब्यांमध्ये कोरडी भाजी लागते ना
लागते होय डबब्याला बनवला लाग किती पण भाग अस र घ्यायला लागतयच असं होत ते आणि काय म्हणताय जेवण ते झालं स्व
जेवण नाही झालं अजून स्वयंपाक करणार आम्ही लवकर नाही जेवत अ मिेस्टर उशीराहतात ना मग गरम गरम बनवायचं आणि गरम गरम खायचं
छयचं आमचं पण नसतय तस लवकर पण ह मुलांना भूक लागते
हा हा हा हा प्रत्येकाचं रुटीन असतं नाम्मम्म्म
ते केल्यावर लवकर खायच नाही नाही केलं क नाही मग भूक लागल्या भूक लागल्या असं करते असंही मुलांचं पण असते तुम्हाला किती मुलं
तुम्ही काय केलंय स्वयंपाक
आम्ही अजून आता घरणार बघा भाजी हॅलो
हो बोला ऐकायला येते
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज अडाकायला गेलाय का
हां बोला ना हॅलो
हा आता स्वयंपाक करायचा आहे आता हा गवारी वगैरे आता नीट करून ठेवले आता करायचं ते विशेष आता काही नाही दुसरं लगेच जात आहे तर मुलांना खात नाही येत नाही ते आता भाजीपालातेत त्यामुळे जबरदस्ती करून घालायला लागत ह्यांना
आमच्याकडे म्हणतात भाजी सोलून ठेवलेले आहे भाजी निवडून ठेवलेल्या आहेत तुम्ही म्हणतात ना नीट करून ठेवले सोलून ठेवल्या निवडून ठेवल्या असं म्हणतो
आणि मी काय का म्हणजे तुमच्याच म्हणजे मी मुस्लिमच नाही त्यामुळे मला असं अजून परफेक्ट जमत नाही मराठी बोलायला जास्त अस
तरी बऱ्यापैकी बोलताय तुम्ही आता आमच्या स्कूलमध्ये पण एक मॅडम आहेत ना आपण मुस्लिम येत पण त्या हिंदी बोलतात म्हणजे घरून त्यांचा कॉल आला की त्या हिंदीमध्येच बोलतात आणि स्कूलमध्ये मात्र त्या मराठी इतकी छान बोलतात वाटतच नाही
हा असंच होतं ते माझी म्हणजे मराठी मीडियमच झाल्या नाही त्यामुळे मला असं सोपं पडतं ते
हा मग ज्यांचं मराठी मिीडयम वगैरे असत त्यांना मग जॉब वगैरेच्या ठिकाणी पण मराठी मिीडियम मध्ये भेटतो जॉब
भेटतो हा आणि ते सोपं पण पडतं नाही बोलायला ते असं होतय ते
हो
त्यामुळे पण असं आता तोंडावर सारखी नसल्या मग नाही बोलायला एकदम असं अवघड वाटल्यागत वाटतय ते
हो पण तुम्ही घरी हिंदी बोलतात ना
हो आहे तर घरी हिंदीच के
पण असं वाटत नाही म्हणजे तुम ना भाषा अशी मिक्स नाही होत कोण हिंदी बोलत असलं पर स्कूलमध्ये ते मराठी बोलत असलं तर शब्द इकडे तिकडे होतात नाही हिंदी मराठीचे पण तसं नाही आत तुमचं आहे ना
होय नाही होतेच की तरी हे असं आणि आत्ता जरा सवय नसल्यामुळे ते व्हायला लागले आणि तिथं मराठी मियम मध्ये असून आणि आमच्या घरात कस क ढववीत क नाही असं माहेरी अस आहेत नाही आजूबाजूला घर असं त्यामुळे ते तोंडावर होत नाही हिता आल्यावर कसं बाहेर नाही काही नाही त्यामुळेस जास्त होत नाही ते बोलायचं आता हे कोणच्या नक नाही ते तोंडावर आता सारखे चालूय
हो मग तुम्ही लवकर जेऊन लवकर झोपतात का
नाही झोपत येते मुलं कुठं झोपतेत लवकर अकरा साडे अकला तरी वाचते बघा झोपायला
मी तुम्हाला एक दहा वाजता कॉल केला तर चालेल का म्हणजे त्या लेट येतात ना त्या जॉबला गेलेल्या आहेत
त्यांचा एक कॉल बाकी त्यांचे कॉल बाकी आहेत ना काही मग त्यांच्या हच्यावरून एक करेन मी
हा हा म्हणजे
चालेल ना हा आज रात्री दहा वाजता
हा तुम्ही मेसेज करा मला जर मी असली की नाही तशी फ्री तर मी आवरत आहे तसं बरोबर तर मी तुम्हाला सांगतेच म्हणजे नाहीर तुम्ही कॉल केला मी अस नाही उचललं तर आणिही होईल नाही ते
एक दोन करेल तुम्ही एक दोन करा अर्धा एक अर्ा अर्धा तास जाईल मोस्ट ऑफ पण आपले दोन दोन तीन तीन कॉल होऊनातील असं
होन जात
हे ना एका जणाला आपण चार चर कॉल करू शकतात हो दहा वाजता
हा हा
एका जणाला चार वेळा कॉल करू शकतो ना
हा हा चालतंय चालतंय मग तुमच तर एक राहिलेच काय
नाहीतर मग माझे ते म्हणजे माझे नाही राहिले त्यांचे राहिलेत ना मग त्या थकून येतात, ना रात्री दहा वाजता हा.
होय होय.
तर मग त्यांच्या ह्याच्यावन एखादा केला असता, सो हो
हा हा.
हो हो
बघते तस मग तुम्ही, पण मला केला मी तुम्हाला केला, तर तुमच पण होईल हा हां.
आणि माझा पण होईल असंच.
चालतंय मग दहा दहा वाजता तुम्ही मेसेज करा, मग मी आं.
टाइम झालाय, दहा मिनिटं. झालायं झालायं नाही, आपणच कट करायचा.
होय, काय म्हणजे, मी आता केले ना दोन चार जणांना ते आपल्याला तिकडूनच असं कट झालं ते.
नाही नाही आपण कट करायचा दहा मिनिटं पूर्ण होऊन, आपण कट करायचा असतो. तर आता ठेवूयात असं मी म्हणते, मिनिट झालेत ना हो चालेल.
करा बघ मला मेसेज दहा वाजता तुम्ही, बघते मग मी टाइम असला तर मग मी